हॅलो, हा कट झालता फोन. हाव आप वापस जातो
हा. बरोबर आहे हा ती तस बोलल म्हणजे मिनट झाल्याच्या नंतरच येतो तिथ तसं.
सात आला असल तुला सहाशे वीस, सहाशे वीस अस काही तर. हम्म, हा मग ते तरं अस मी म्हणलं ना दा अकरा अकरा बारा मिनिटाचा कॉल होऊ द्यायचा चांगला. ते आपोआप कट होऊन जातो मग.
बई आणि तर माझी रोजी रोजच व्हायलय त्यांच्या कॉलला.
तर ते का का त्याचा काही उपयोग नाही होत मग देत नाही ते त्याच्या काही. हा मी सकाळी मी नि काम आवरूस तोवर. आत्याच्या बी आणि माझ्या फोनून बी. एकीकडे ताईला लावे एकीकडे समतीला लावे. आम् फोन चालू ठेवून आ बाजून ठेव दे त्या बी त्याच त्याचं काम करेन मी काय नाही बाई.
हा मग काय. पण हे असं माहित नव्हतं ना गं मी तरी त्यांना म्हणलं बरं तुमचं तुमचं पाहा तुम्ही, माया फोनला कायला हात लाव
आपण बदलापूरला होतो ना, मग मला ताई म्हणत होती कि ते एक सर होते ना म्हने. मग त्यांनी लावला होता म्हणे माझ्या ह्याच्यावर आणि काय माहित मी निसत उचलून ते सर त्यांच त्यांच काम करेलं ना मग करे म्हणे. म त्यांनी आले पण मारलं म्हणे करू का ताई फोन, करू का ताई फोन मी रिप्लायचं नाही दिला म्हणून मला माहित झालत ताई म्हणी नाही बी काही बोलला चालत फक्त कॉल चालू ठेवाय चा म्हणे.
अस अस बर. खातो का तु?
हम्म.
त्याला म्हटलं खातो का?
हा जेवण वैगरे
हा.
स्वरस्ता अकराला ऊठ हो जेव्हा मग पुुढं भुक राती, थोडसच खाल्लं होतं तसंच गेला शाळेत लगेच बाराला तर आवरलं पटकन.
बाई ग अकरा वाजता उठल्या मग काय त्याला चहा पि पाज पितासणतो.
फुल झोप हाणून घेतो आकरवाजेपर्यंत.
हम्म हम्म हम्म.
तर जाऊ दे म लेकराला दुपारी भेटत नाही झोपायला.
हम्म नाही काय? इतकं बी नाही झोपू द्यायच ना मग.
हम्म?
जेवण खाऊन करून गेलं बी तर बरं वाटतं ना.
हा बोलता आता ते अभ्यास सुरू झाला का त्यामुळे उठवत जाईल त्याला लवकर
हा.
आज केवढं अभ्यास नव्ह
नाही नाही इकडं बी नाही दिला ना अजून हम्म. परी चल
हम्म.
अपडी अका बरं बरं झालं का नाही दहा मिनटं? मग मी करन फोन
हा हा.
हा किती पाच करायचे आहे का ते?
जितके बंदितत का करक घ यार् भी बत नो भीत दहा म्हणजे तो जोवर लागते तोवर करत राहायचं हा नंतर ते खूप सांग अगं ते खूप सांगता नंतर होत नाहीे म्हणून याच्यावर असं
होव का?
ते सांगत ऑलरेडी या नंबरवर टास्क कंप्लीट झालेला आहे म्हणून
अ असं
पर्यंत लागते. तोवर लावून घ्यायचं हम्म.
चालल
हा.
हम्म. सर्वांन्या हो हो चाल राहू दे रायचं झोपून ये साई मी काय म्हणते होणार आहे. मला आन ना पाणी.
हम्म.
ह मग तुला आजच कळतय का दात आले.
हे
हा
मधी ना?
इथे कोपऱ्यात पाय ना. खाली
पाणीच खिचडी खारट वाटतीय मला, का खाऊन राहिली. आता असं काय खाल्ल तुम्ही कडी केलती आम्ही, माला नई दिलं एकटं एकटं खाता ना तू काही घरी होता का.
खायची का कढी पण कढी तिखट झालती रे. कोणी करला सांगितली होती तुला तिखट आ झालती तर ऐ झा.
हा
असं काही भी देतो तू काढून खाई. काही पण ना देतो काढून धर ग ये पेरू अक्का
कोना कोणाचा फोन येता मला. कोण चा येतोय
आणि कापूर लावू सांगू नाही ना काल सहा वाजता. कुठून आलतो सांगू गेट कडून इकडून जाता आता थांब पडलं हात धुवून ये जा एक रुपये
मनुके देऊ दे गं हम् हम या एकटच चालला का काय द्यात जायना मग पाहतो का